हॅलो.
हॅलो, येतोय का आवाज माझा?
हो हो येतोय.
बोल कशीयेस बरीय का? काय नाही बघ, च्या पीतेय.
हा.
च्या प्यायला चालले आता? तेवढ्या त तुझा कॉल बघितला, हम्म बरीयस का तू?
हो बरी आहे बघा, तुम्ही?
हं मी पण बरीय, आता चहाच घेत होते.
हा हा, झालं झालं माज आताच.
हा हां हां.
हम्म, हो येतोय ना, माझा येतोय ना तुम्हाला?
हा हा येतोय येतोय आवाज, येतोय आवाज हम्म हम्म. बाकी, डेकोरेशनचं काय चालूय काम तुझं?
चालुय तेच, म्हणजे कोण ऑर्डर वगैरे घेत असतील तर बघा तुम्ही? बनवून देते मी.
हो मला पाठव ना फोटोज वगैरे काय काय बनवले ते, मी सांगेन माझ्या मैऽ वगैरे की बाबा, तू करतेयस वगैरे, लहान ऽ मुलांच पण करते ना? कल्च वगैरे ते.
हा, कल्च आणी गळ्यातलं.
हा हा हा.
ते सगळं बनवते, त्यांना जस हवं तस बनवून देते.
अच्छा, म्हणजे असं नथ वगैरे नथ टाईप मध्ये वगैरे बनवते का?
हो हो.
हम्म हम् हम, चालतय की मीऽ सांगेन, मला तू सॅम्पल फोटो वगैरे पाठव, मग मी माझ्या फ्रेंडलाऽ पाठवते ग्रुपमध्ये, घेतील मग कोणीतरी?
तेच की,
लिस्ट अशी पाठव प्राईज, वैगेरे असं, काय? काय?
हो सगळं पाठवते. बाक बघा तुमी पण म्हणजे कोण ऑर्डरैर, कोण घेत असतील तर.
हो, मी सांगते, आहेत आशा म्हणजे घेतात भरपूर. शहरातल्या बायका वगैरे असं, नाही का. आजकाल सोनं कुठं किती महाग झालय. हा तरी आता ह्या दोन तीन दिवसात, म्हणतात कि दोन तीन दिवसात. कमी होईल.
झालंय की कमी काल, काल तर कमीच होतं. हा.
होणार होत दोन तीन मी पण एवढं लक्ष नाही दिलं. घालत नाहीच सोन. सगळं असं नकलीच घालतात.
नकलीच घालतात हो. आणि कोणाला पण तेवढं आवड पण नाही असं म्हणजे सोन्याचं कोणाला एवढं घालून फिरायचं. स्टेशनरीच एवढं आलंय आता.
हम्म.
अजून? काय नाही बघा निवांत.
हा हा हा. स्कूलचं ऍडमिशन झालं का नाही बाळाचं.
तेच गावाकडं तिकडच केलेलं आम्ही. इकडे काय केलं नाही अजून.
हा हा हा. मी टाकले स्कूलमध्ये बघ. म्हणजे चांगलं स्कूले. फी वगैरे खूपे स्कूलची त्या.
हा का?
हा मी जवळचे आठ नऊ कॉलेज फिरले होते स्कूल. तर अस एक एक लाख दोन दोन लाख फी सांगतेत.
पन ले लेकरं तर एवढे एवढे
बघ ना. काय ए बी सी डी साठी एवढे पैसे भरायचे. त्यच्यात आपल्या.
हा एवढंच आणि सगळा अभ्यास तर घरीच देतेत.
घरीच देतेत. हो. सगळं घरूनच करून घ्या, तुमच्या लेकरांनकुंड. पण काय करणार? जगासारखं चालायलाच लागतं आपल्याला.
तेच की, आणि फी मात्र एवढी असते.
हम्म.
हम.
काल तरी राता बातम्या वी च्या बा. मोदीने सांगितलेल लॉकडाऊन बी पडल म्हणून. अवघडचे आता. ते बाइजराइल च न हेच न. युद्ध चालू. इराण च इजराइल अमेरिकाचं.
हो हो.
मग आता ते महाग झाले ना. गॅस बीस मिळना झाले तर पोरांना वगैरे असं.
हो.
हम्म महागाई वाढली. म्हणतील की म्हणजे मोदी म्हणतय की, थोड दिवस आपल्याला सगळे रूल फॉलो करावे लागतील. पेट्रोल वगैरे मिळणार नाय. पेट्रोल आपल्याला इराणमधन मिळते ना.
हा.
नेटचा प्रॉब्लेम येईल. असं म्हणून सांगितलंय आता बघू काय होते.
अवघडचे. सिटीत राहणाऱ्यांना लय अवघडे. खेडेगावातल्यांना काय नाय. म्हणजे असं गॅस
ह, आपल्या चूल पेटवली की होऊन जाते आपलं गावी.
हम्म, हो तेच की. सिटीतल्याना अवघड होतय.
आता गावीचे यायला लागलं असं वाटायला लागलय. हम, तुम्ही आलं का नाही इकडं का. का गावीच आहे अजून हम्म हम्म हम्म,
हा,
फिरायला गेल फिरायला गेलता का नाही तुम्ही कुठे.
आता या वर्षी तर नाही गेलो आम्ही फिरायला आमचं तर काय गावच आलोलं फिरणं. दुसरं कुठं नाही ये जा तिकडच.
आम्ही पण बघू जाणार आहे आता तीन चार पाचला बघू ठरवले.
हा, कुठे जाणारात तुम्ही.
इथंच कुठेतरी फिराव म्हणलं अस महाबळेश्वर वगैरे. कुठंतरी म्हणजे कुठतरी निवांत एक‌च रिसॉर्ट. सॉर्ट जाऊन यायचंय बाकी काय नाय. फिरणं म्हणजे असं एक निवांतपणे जाऊन राहून यायचं हाय. तेच घर तेच काम तेच लेकरं तेच सगळं चालूय परपंचा.
आम्ही पण म्हणतो जा''--'' त जायचं पण हे काय होतच नाही जायचं.
नाय होत जाण लेकरांमधनं.
हा,
आता हे उन्हाळा सोबत हम्म, ऊन पण आय अन् पाऊस पण चालय तुम्ही तरी मध्ये गेला होता. ता ना गेल्या वर्षी चांगली ट्र्रीप काढली होती तुम्ही.
हो, गेल्या वर्षीच.
मस्त मज्जा करून आला तुम्ही.
हम्म, जास्त आम्ही उन्हाळ्यात म्हणजे वॉटर पार्कला जातो.
हा, वॉटर पार्क ला जवळ असलं तर जायचं नेऊन.
होय.
हम्म,
फिरायल पण बघायचं जायचं ठरतय परत काय तरच मध्ये येते कामामुळ होतच नाही.
कामामुळ होतच नाही तेच की,
हम, हो काय बर
त्यासध आपल्या नवऱ्यांना सुट्ट्या नसतात तेच चालू आहे सगळे. मग काय तर.
हो,
आम्ही पण गेल्तो गेल्या वर्षी लोणावळ्याला जाऊन आलो होतो रिसोर्ट ला राहून. दोन दिवस राहून आलो तिथंच फिरलो. ते फुलं बिलं नाहीत का ते काय म्हणतात त्याला धाम वगैरे काय काय तिथ फिरून आलतो.
वा चांगलं झालत का पण सगळं फिरून तिथं.
सगळं भारी झालत ते फॅमिली ट्रिप गेलतो ना हेंचे मित्र त्यांच्या फॅमिली आम्ही.
हो हो,
असं म्हण गेलो होतो. दोन ते दोन दिवस राहिलं चांगलं वाटतंय हं फॅमिली सोबत. जावा छान वाटतंय.
हे दोघ दोघ गेलं ना म्हणजे असं काहीच म्हणजे एवढं काय बोर होतंय आणि. सगळे असले की जरा कॉमेडी हे ते मज्जा येते.
हम्म,
हा,
गप्पा निघतात वेगवेगळ्या काय काय काय काय अजून आम्ही तर गेम वगैरे खेळलेले तिथे गेल्यावरती
हा
मग दिवसभर फिरलो बारा एक वाजेपर्यंत गेम्स खेळल्या ते नाय का भेंड्या भिंड्या गाण्याच्या ते पत्ते वगैरे खेळले असलच काय काय ते इनो आणि काय उनो असतात की उनोचे तसले पत्ते खेळलो होतो त्यात असं करत करत एक वाजलेलं कळलं नाही सकाळ उठून लगेच रिसोर्ट सोडायचं होतं. आम्हाला दहाच टायमिंग दिलतं ना त्यांनी
हो हा
ह नाश्ता अ फक्त नाश्ता दिला त्यांनी सकाळचा आणि जावा म्हणले मग येता येता फिरत फिरतच आलो मग हम बाकीच भाडं हम म्हणून आता ह्यावेळेस पण ठरवलंय जायचं की जाऊन येवू कुठ तरी म्हणून निवांत कायतरी
फॅमिली सोबत का फक्त तुम्ही जाणार आहे.
नाही फॅमिली सोबतच जायचंय त्यांचे फ्रेंड आम्ही गेल्यावेळी जसं ग गेलतो ना. तसंच जायचं ठरलंय फक्त आता लोकेशन चाललंय बघायला त्यांचं बघु आता लोकेशन हम्म
बघायचं मग काय
काय काय होते ते हम्म तुझी ती बकेट घे जा हम् आत्ता चहा पीला बघ मी
मग आत्ताच आला काय
आता आल्यापासनं तिलाच खायला घालत होते तिनं सांगित होत पाणी, पुऱ्या आण समोसे घेऊन ये
हा हा
काय ना काय सांगते आणायला खाना तर एवढं एवढंंसच असतय
तब्येत बरं आहे ना तिचं आता.
आ
तब्येत बरी आहे ना म्हंटलं
अगं तसच आहे सेम अगोदर तुझ्याशी ब- काय नाही वाढलं हाय असंच आहे हाईट वाढलीय बघ तेवढी
हाईट
हा हाईट वाढली चांगली भरपूर तब्येत नाही ग ती द तेवढंच खाते अगोदर कशी खायची ना थोडं थोडं मग भुक लागाय लागायचं तेवढंच खात्या आता पण
म्हणजे खाणं वगैरे अजून वाढलंच नाही तिचं काय?
हा त्यात खाणं नाही खाणं म्हणजे. आता जरा थोडं थोडं म्हणजे मागती भुक लई जर लागली ना-
हा
तर मागते जरा हे दे मला ते दे म्हणून,
हा
तेवढं चालू आहे आता तिचं मागायला अगोदर नाही अगोदर कसं बघितलंच की तू कसं करत होती
हम्म ही आद्वीका कसं गावाकडे गेलं की काहीच जेवत नाही तिथं नुसतं फिरण्यावर असते. आणि इथं सगळं तिचं जेवण खाणं व्यवस्थित असतं हिचं
मग गावाकडं लेकरं खेळत्यात ना अगं गावी कसं खेळतात ग मस्त.
हा आणि जरा पण असं जेवण करत नाही तिथं, नुसतं फिरण्यात आणि इथं चार, चार टाइम खाते बसून इथं. ते न स्वतःच मागते
खाऊ दे ताई लेकराला.
ह मी तेच म्हणते ना, इथं जसं खाते ना, तिकडं पण खायचं, खेळायचं. असं पाहिजे.
ते कसं, चेंज होतं ना ग त्यांना खाण, पिण लगेत त्यांच चेंज होते. तिकडची टेस्ट त्यांना वेगळे लागत्यात गावाकडे गेल्यावर. आपण कसं इथं चांगलं चुंगलं तिथे सगळ्या माणसात बनवलेल्या असतय.
जात नाही त्यांना ते.
लई मग घरचे असतात सगळे लाड करणारे.
हा लाड करणारे. आणि नुसतं वरण कुरकुरे, चॉकलेट असल आणून देतेत बघा. असलं खायला मात्र
हम्म, दम खात नाही. त्यांना माहितय गाव गेल्याला काय मिळेतय? चिप्स मिळ चॉकलेट
हेच.
असल भरपूर काय काय मिळतय त्यांना.
हम्म, त्यामुळे भूक पण लागत नाही त्यांना.
भूक पण नाही लागत त्यांना. ते तर आहे बरोबरे. हम्म, बाकीचा स्वयंपाक कधी करणार?
आता चालू करायच हळूच एक तासानं परत.
हा. मग दादाचं पण अकाउंट आहे काय?
दादांचं काय म्हटला?
अकाउंट आहे काय म्हणल त्यांचं पण? व्हय काय? हम्म, बर आहे मग.
हम्म.
बाकी या मग, कधी येताय? जेवायलाच या आता एकाद्यावेळेस.
सुट्टीच्या दिवशीच बघू. हा. तुम्हीच या नाही तर मीच काही तर बनवते. तुम्ही, ताई सगळेजणच
हा आता ती आता वहिणी आता कधी येत्यात काय माहिती?
हा येेते ती काय तर एक, दोन दिवसानी.
हा शनिवारी येतील, नाय तर रविवारी येतील.
हो.
हा, त्यावेळेस करु मग आपण प्लॅन भेटूया.
हो हो, तेच की.
मी जाऊन भेटून आले होते.
हा म्हणटले त्यांनी तुम्ही गेलता म्हणून. म्हंटले.
हा म्हणलं बघून तर याव काकूला पण आजारी होत्या ना मधी.
हा.
मी जाऊन भेटून आले होते मी. दिवसभर थांबले आणि आले संध्याकाळी रिटर्न मग.
हो जवळ होतंय ना आता तुम्हाला? काय लांब पडलं नाही ना हे?
नाही नाही तेवढंच की, जवळच की अर्धा भर तास नाही लई. लांब नाही लय पडल जवळच होतं.
हा हा
हम्म
बाकीच काय अजून?
काय नाही बघा निवांत.
हम्म, माझे पण चपा ती झाले आता भाजी करून मी पण, चालतय मग काय अजून बोलू मग नंतर. चालतंय ठेवू का? हो हो बाय!
बाय!